हॅलो.
हॅलो हा.
ह अ ते छाप पण मिळतात त्याचे
हा.
हा मग ते लाटून त्याच्यावर ते छाप उठवायचे. आणि ते केकवर चिकटवायचे असं पण असतं.
होय काय हा हा त्यात कधी अजून तर काही नाही बघितलं मी ते बघे आता कावा तर बघे. रीलला पण नाही ये शक्य तो बघितला मी रीलला.
हा बघितला असाल पण तुम्हाला ते कळालं पण नसेल असं.
हा म्हणजे ते ते आहे ते असं एवढं
हा तेच किथच ते आहे. असं किंवा एक एक जण काय करतात केक ला क्रीम
हा.
रिंगची फिनिशिंग न देताना.
त्याची देतात काय.
ते क्रीम लावून त्याच्यावर ते टाक. असं पण आहे.
तुझा आवाज ब्रेक व्हायला लागलाय थोडा
हॅलो ते कॉल आलता म कट केला.
हा ह हा आवाज थोडा हा आता याला
हा ते कॉल आलेला एक. हा. मग ते फोन जरा साईड ला झालता. कट केला. हां.
हा. हा. हा. हा. हा. हा. होतय तस. ते जरा जरी काय झाल त ते आवाजच डायरेक्ट. -ट ब्रेक होतय.
होय. ते असं डायरेक्ट कनि लाटून अस केक वर घालून पण केक कव्हर करतात. म्हणजे त्याचं फिनिशिंग छान येत.
साखरेचच असतय.
हा. साखरेच असतय. साख- आणि अस काहीतरी त्याच्यात असतंय. आणि डायरेक्ट ते रेडीमेटच मिळतय. हा. हां. ते असं-
ते बनवतेस त्यामुळे तुला एवढं सगळं डीपली माहीतीये.
खाताय
काय एवढं कधी म्हणजे लक्ष देऊन कधी एवढं बघितलं नाही ना ते कशात.
हम्म. आपल्या इथं नाहीए ना जास्त त्याच्यामुळ-
नाही. कधी बघितच नव्हतं हा.
ठराविकच ठिकाणी आहे ते. आणि ते महाग पण असत. -य भरपूर. हं. मी म्हणजे सेम क्ले सारखं दिसतय ते.
व्हय काय?
हा.
बघायला पाहिजे.
हम् हम्. हा. ठीक आहे. तुम्हाला आता म्हणजे निरखून बघितलं की -
हा. लक्षात येईल. जरा निरखुन बघितलं कि. कवा बघितलं नाही ना निरकुन असं. ते काय आम्ही कायम किंवा सदा- एक असं हे फ्लेवर बघतेय ना नुसता. हा. एवढं लक्ष देऊन हे कशाचं? ते कशाच? कधी काय? असं एवढं नाही विचारलं.
होय. आणि हे कसं असं करून ठेव ठेवता येत नाही. करून ठेवले की खराब- पण होऊ शकत आणि वितळतय पण. त्यामुळे जास्त जस डिमांड असतय ना. हां. त्यामुळे डिमांड असते तेव्हाच ते करतात. म्हणजे ऑर्डर आली असेल तरच ते करतात.
हा. हा. हा.
त्यामुळे मग गेल्यावर पण आपल्याला दुकानात बघायला नाही मिळत.
होय. मि मिळतच नाही. ते ऑर्डर प्रमाणच त्यां करून बनवून देत असतील.
होय.
हम्म. हे कुत्रे कसे येऊन बसलेत बघ माझ्या - पाशी. आहेत दोन हायती.
पाळतांय काय घरी?
लक्या नाव आहे. एकाचं रंगी नाव आहे.
मला- पण आवड ए. पण आमच्या मम्मीला अजिबात नाही आवडत. त्या त्यामुळे असं मी हे करत होत-
आवडत नाहीत काय?
नाही अजिबात.
हो हा हे आमचे भायली हेत
एखाद्यास वेळेसं असं येता जाता असं जरी म्हणजे शांत स ओरडत्या.
तीला नही
हे आमचे घरचेच आहेत त्यामुळ, हे काय एवढं नाही असं भीत वगैरे. काय भीतीतिनं काय वाटतन हे शिकारी हेत आणी ते मोठे असतात बघ.
हा हा हूं काय एवढं. ते माझं पण नहीये पण ये काय, काय आवडत नाही.
हा हा हा!
अन कसं अस कोणाच्या तर पाहणा च्यात ते नसत ना, गेल्यावर अस जवळ घेतलं डो क्या वरन हात पण फिरवलं की त्याला कावू खांयचा.
पहिला जा हात धुजा म्हण.
हे आमच्यात आहेत हे घरचेच आहेत दोन्ही.
हा हा म्हणजे भीती पण तेवढीच वाटत्या.
हा हा हा.
हे आमच्यात मला पण आवड होती, पहिल्यापसन आहे खरं त हे कसं आहे. सं काय वाटत नही एवढं.
हा हा! आम्ही पण म्हणजे असं कसं, घराबाहेर येता त्यांना म ते असं चपाती वगैरे द्याय चा मं तस एक झालत, पण ते आता नहिय.
हा हे आमच्या आत्याच ते सार आणि त्यांना असलं चपाती वगैरे. हा आणि बेक-बेकरी प्रॉडक्टस लयी आवडतात त्यासनी, बिस्किट असं पाव. हे असं बाजारातून आलीत ना की
तेच येतात जवळ.
स्टेटस टाकता येते लक्यातर.
येतातच ते समोर असं.
आण त्याला ते बिस्किट त्याच्यासाठी खास पावशेर आणत्यात.
हा खर माया पण लयी लावत्यात हो.
होय माया पण लावत्यात लयी आता कुढ पण अस चालले अस त्या पण ए दोघीच असं एकट्या वगैरे.
येतात पण होय मागन येतात.
अजिबात असं ते कुठं पण जाऊ देत, गल्लीतन बाहेर जात नाहीत त्या खर इतल्या इ. त मंदिर पर्यंत वगैरे जातात त्या.
त्यांचं पण म्हणजे असं एक हे असतय की गल्लीच्या बाहेर गेल की ती दुसऱ्या गल्लीतली ते घालवतात.
होय, होय आजीबात ते ज बाहेरच्या गतलीतले आलित ना तर ते जाऊस पर्यंत भुंकतंय त्याला, जाऊस पर्यंत भुकते. अजिबात त्याला युज देत नाही तिकडं.
ह म्हणजे एक प्रकारे हा माझा एरिया येऊ नको असंस. लयी आसतय हा. हो!
आमच्या इत पन ही तशीच करत्यात दोन्ही
सगळी कड तसच आसतय.
लई करतात आणि सकाळीतर जसं इथ आमच्या इथं गणपतीची आरती असते. आणि त स्पीकर लागला ना हा होय रोज आसत्या. मंदिर जवळच आहे ग असं दोन तीन घरं ओलांडली की मंदिर आहे. आणि त्या आरतीच टायमिंग त्याला माहती आहे बरोबर. ते पुजारी आला का नही हाक माराय चालू करतय ऊ ऊ. ये म्हणत्यात पुजारी आलाय असं पलीकड सुसबाई ना मला अंस हाकच मारतय ते.
होय त्यांच एक आसतचा लय आणि कसं असं छोट्या अवाज त्यांना लगेच त्यांना ऐकायला येतात आणि
आप ते स्पीकर लावल्या लावल्या चालू करतय या म्हणजे आरतीला आल्यात त्यानी या. असं आणि युज पर्यंत दम खात नाही त्यांना.
आसतय ते छान असतंय त्यांचं.
व्हय.
आणि काय त्यांच्या म म्हणजे भीती पण नसते.
होय नाही काय म्हटलं आणि कधीच कुलूप घालत नाही घराला काय ना आमच्या कडी जा असतात.
ते त्या म कसा यूज जातात ना ते
बाहेरचे असं नाही यू काय देते असं?
हम्म ने त्यांना ते लगेच सेन्स होतय. स्मेल वर्ण वगैरे.
होय होय.
त्या मुळ काय वाटत नाही.
भिती वाटत नाही हे पोरीना जरा जपायला लागते. म्हणजे जरा हात प लावतात का नाही मग ते कस ते जरा लाळ वगैरे त्याचे पडते अस बार कट्ट्यावर वर हेली असलं ते काढून उभ राहतात ना ते हा ते जरा पोरींना ते जरा जपायला लागते. त्या कस काय तर पडलेलं त्यानी पटकन उचलून घ्यायचं खायाचं
सारखं ते लहान मुलांचं असतंयच तसं. ते जरा समज येऊपर्यंत बघायला लागतयेच.
ती जरा मोठीला कळते खरं बारकीला जरा जप ते बारीक तुळस वैगेर आसतात ना हम्म.
हा तरी आणि आताचे आहे ते लवकर असं म्हणजे सन्स येत.
होय होय कळतय तरी ते एवढं नाही जात जवळ जात नाही त्याच्या.
नाही तर आधीचे कसे असायचे म्हणजे जसं काही कशाला भिणार नाही वगैरे
होय, हे नाही हे जरा आधिकच एवढ काय नाही, हम्म जेवान आता
आता हे जेवायचं की.
हा आमचे पण आता बाबात जेवलात, माझ आणि आईचे तेवढं राहिलय. आता जेवायचं आम्ही दोघीच राहिलोये पोरीना पहिला घातलं.
हा मी एकटिच राहिले. हेच, सहसा एवढ्या लवकर नाही जेवत. नऊ - साडे नऊ नंतरच-
हा -हा हा - हा -हा
हम्म लवकर आवरलं की मग आवरतय लव
लवकर स्वयंपाक
हम् त्यात आणि पाणी आलत. हम् ते आणि आवरलं-
हा हा हा....
ते कय काय कधी पण येतयं-
व्हय
हम्म
हम्म.
हम् म - -
काय आताआवरायचं जेवण वैगरे आवरून भांडी तेन
आता बघु माझे तर म्हणजे आता दोन कॉल राहिले तस दाखवालंय-
हा.
हा खरं ते म्हणजे कस होतंय असं कॉल वइस जर गेले असले तर ते पण आताच त्यातन अ भरून काढायला लागतात की काय?
वेस्ट नाही त्यात कन्सिडर करतय ते वेस्ट मध्ये नाही हे घे होत ते.
ते काय म्हणजे माझे कणी पाच कॉल काहीतरी झिरो सेकंदचे झाल्यात.
होय काय मग तरी पण पकडतय की त्यात. होय पकडतय ते. काय प म्हणजे पुन्हा आपल्याला ते दाखवतय तुझ आता तीस कंप्लीटच झालय ना तिथ दाखव म्हणजे पुन्हा करायला लागत नाही तुला तीस कंप्लीटच दाखवतय ते.
हा हा म ते आता कोणाला आता राहिल्यात? ते कम्प्लीट करून घे मग
हम्म छान आता तुमचा हा पाचवा आहे? त्यामुळे ना कदाचित तुम्हाला नाही लागणार ना आता परत
होय नाही लागत आता.
हम्म चालता आता बघ ते म आता आणि कोण हे करेल तेवढं करून घेते. म्हणजे बरोबर आज सबमिट होईल.
हा बहिणीला पण पास झाले कंप्लीट.
नाही त्यांना काहीतरी बहुतेक तीनच झालेत वाडत.
तिला दोन विचार मग काय म्हणतेय मग.
हम्म चालतय बघ
हा बघ मग काय म्हणते. संध्याकाळी पण असेल ती फ्री आता.
हा आता बघते की मेसेज करून ठेवते काय म्हणतात बघु.
हा बघ मग म्हणजे कंम्प्लीट होतात ना मग तीस कमप्लीट झाले की मग.
म्हणजे आज कंप्लीट करायला लावलेलं ना मग नेक्स्ट टास्क लवकर येईल.
होय होय आता ट्रान्सस्क्रीप्शन चा येईल.
हो.
हम्म.
दुपारी झाल आमचं बोलणं एतील बहु ते एकच कॉल झाला आय थिंक लक्षात येई ना माझ्या एक का दोन झाले
हा मग मात ता असेल ती पण त आपण शवरून मग त विचार
ते की विचारते म्हणजे त्यांच पण आवरलं असेल तर काय बघू
कर म्हणून एखादा मग कायबा हा
तु म्हणजे असं न्यू काहीतरी आलं टास्क वग आणि लिंक ते असेल तर अस शेअर करत जावा चालेल
होय, होय म्हणजे तस त्यांनी सांगत नाहीत म्हणजे तेनी काय स ऍड करा म्हंटली तर मग करता येत तसं
हा, हा नाही जसं गुगल फॉर्म वगैरे आला न्यू तेन
हा, हा, हा चालतय की तस बघूया की तसा असल्या तर मग शेअर करते की तसा
म्हटले ना मला की तुमच्या इथेच राहत होत्या म्हण
होय, होय आहेत आमच्या तिथेच आहे
म्हणजे मध्ये कसं मला भरपूर गॅप पडला ना
हा
हा आम्हाला कॉलेज कडून आलं होत झाल्यात चार वर्षापूर्वी मग तेव्हा ते एक टास्क झाला त्यानंतर मला आत आता दोन महिन्यापूर्वी आला होता मधी एवढा गॅप
हा, हा, हा, हा, हा बघूया आणि जर म्हणले त्यांनी मेंबर्स लागणार आहेत तर मग
हा चालत म्हणजे आहे माझा आता ते व्हँलीडेशन च आहे सोडा चालू नाही असं नाही
ते पण आता झालं आता हे आपले कॉलिंग झाले ना